आरचीक
केलं की तीन झाले की
तीन दाखवतय काय
तीन म्हणजे अजून दोन
होय आईला अरे ती तुम्ही क्लासला कधी पासुन यायला चालू केलंय
दीड महिना झाला असेल, मी तर दीड महिन्यापासून येतोय.
म्हणजे तुम्ही तुमच्यामुळे सरांनी इव्हनिंग चालू केल्या ना
हाय व्हय ते
तुम्हांला कसं कळालं इव्हनिंग आहे, म्हणुन
सर बोलले इव्हिनिंगला तुम्ही येऊ शकताय म्हणजे मला म्हणत होतं इव्हिनिंगला तीन सत्तावीस
अरे तसा विषय नाही रेे इतक्या दिवस क्लासला जात होतो पण माहित नव्हतं.
आ
इतक्या दिवस क्लासला जातोय पण माहित नव्हतं रे इव्हिनिंगची बॅच आहे ती मला, मला कधी कुणाकडन कळालं रे कोण कोण कोण कोण कोणाकडन इव्हिनिंग इव्हनिंग कोणाकडन तर कळालं मला इव्हिनिंगची पण बँच असते.
होय काय
हम्म.
मला सांग तुला सांग
सकाळी पण होय, सकाळी सकाळी मी जातो क्लासला प्रॅक्टिस करायला. उठतो मी दहाला अकरा साडे अकराला जातो बारा ला दहा ला उठतो आणि बाराला जातो क्लासला तेच की बाराला
मग सकाळच का अँडव्हान्स करत नाहीस.
नाही रे टाइम भेटत नाही आणि उठतो मी दहाला तिथून परत जायाचं. बारा वाजता क्लासला आता प्रॅक्टीस करून एक बारा एक दोन वाजत्यात. परत तिथन घरी आल्यावर जरा जेवायचं झोपायचं आणि परत क्लासला यायचं.
आर मग सकाळी लवकर उठलास तर क्लास होतोय कि तुझा
थांबर फोन येतोय मला हॅलो
हॅलो
ते झालं एक आठ एक मिनटं झालाय आता
काम म आता कोण आहे.
हा महत्वाचा हाय.
टेक्स्ट करून बघ लई महत्वाचं असलं तर मग कॉल करते.
हॅलो हॅलो क्लास झाल्यानंतर करूया का दोन कॉल मग?
हम्म चालतय की काय विषय नाही, हा काय काय काय विषय नाही काय विषय नाही हा
चालतय मग फोन करताव आम्ही ठेवु का मग हा